हां, हॅलो.
हा, बोल.
हम्म, झालेले का, कॉल? दहा मिन
हो, मीच कट केला. टायमिंग होऊन गेलेला ना.
हा, हा, हा.
म्हणून. तू बोलत बसलेलीस का, काय?
हो.
आणि मी म्हटलं, आवाज का येत नाही?
हा, हो का?
ए, ह्याचं कायेय, दिवसाला कसं, किती कॉल करायचे?
अ, अ आता हे आपल्याला पाच आलेलेयत ना, ते पाच करायचे. जसे येतील ना, म्हणजे येत तर आता झाले पूर्ण का, मग पुढचे येतील.
अच्छा.
हे पूर्ण झाले ना, का मग पुढचे येतील. म्हणजे आज आ मी हे अ मीटिंग अटेंड केलेली ना, ह्याची. अशीच मॅडमनी घेतलेली.
हा.
तर त्याच्यामध्ये मॅ बोलल्या की, म्हणजे असं अ हे झाले का, पुढचे येतात. म्हणजे असं कोणतरी बोलत होतं.
आच्छा.
त्याच्यामुळे माहितीय. मी काय बघितलंच नव्हतं ग. मला ह्याच्यामध्ये, काय झालेलं माहितीय का? बोलायला थोडासा ना अ हे होतं. विषय पटकन समजत नाय.
हम्म, हम्, हम्म, हम. म्हणजे, आपल्याला तेव्हाचे भाजीचे छान होते ना, मुद्देसोध बोलायचं.
हां.
ते चांगलं वाटत होतं.
त्याच्यामूळं मग आ म्हंटलं बघूया, आमी ट्राय करू म्हणून, बघितली. जाऊ दे, पण झालं आता. चालू एकदा झालं का? मग ते कसं डे रुटीन चालू झालं का? मग बरं वाटतं.
एकदा चालू होईपर्यंतच टेन्शन येतं. चालू झाल्यावर मग नाही टेन्शन येत.
ते माझं कसं होत माहितीये काय? मला हे काम चालू झालं ना, कोणतं तरी. असं आपलं का मला, इकडून पण माझं काम येतं काहीतरी. आजच एक आता बुके बनवून दिला.
हो, काय.
हा. म्हणजे ते आधीच होता, पण मी काय केलं नव्हतं. आता काही कामच नव्हतं ना, मला. तर म्हंटलं करीन सावकाश. आणि आज, दोन दिवस आधीच ती मुलगी आली. झालाय काय? पैसे बिसे देऊन गेली.
हा, हा, हा, हा, हा.
मग त्याच्यामुळे, मग घाईघाईत मला मगाशी बनवावं लागलं.
अच्छा. हम्म, हम्म, हम्.
आणि मग तिला कॉल करून सांगितलं, का येते? ती- ती काय आलीच नाही. माझीच घाई झाली. आता उद्या सकाळी येईल ती.
अच्छा.
आधी असे आपल्याला पैसे दिले तर मग त्यांच काम आधी करावायला लागतं ना ग मग ते मला पण नाही असं आवडत. म उदया या परवा या.
नाही तस बरोबर पण आहे ना वाटत.
हा तरी मग ती आली ना सकाळ दुपारी आली न. झालाय का दोन दिवस आधीच आली आता मला काय माहिती.
हा-हा-हा-हा
बारा तारीख सांगितलेली तिनी बाराला हवाय म्हणून.
हो काय.
तर तिला मग ती तरी पण पैसे वगैरे देऊन गेली म्हटलं देते तुला संध्याकाळी काय पण करून आणि आज नाही हो अ दवाखान्यात जायचं होतं.
हो.
अजून काय म्हणतेस?
काय ग निवां
आता आपण काय करूया एकदा माथेरानची कशी आपली ट्रीप झाली.
तशीच अरेंज करूयात.
हा तशी आपण आता डिसेंबरला एखादी अरेंज करू मस्त.
हम्मं.
थोडस लांब जाऊ अजून. ते पण भरपूरच लांब होत अंतर तसं बघितलं तर.
हो पण ते ट्रेनमुळे वगैरे जाणवलं नाही.
हा आणि म्हणजे सगळ्यांना मध्य सेंटर पडलं ते.
ना सेंटर पडला तो.
हा.
अ हम्म.
ते छान झालेली आपली मज्जा किती केलेली घोड्याच घोड्याची आठवण येते मला घोड्यावर बसलेलो त्याची.
बाई मला आणि मला आता असं वाटत चवररी मला हर्ष पण ह हसतो रडकीवर
ह पोटात
मला म्हणजे एकदा मला ट्राय करायचंच होतं असं. काही तरी वे नवीन असं कधीच नव्हते मी बसले. पहिल्यांदा बसले आयुष्यामध्ये जीव मुठीत धरून.
हो ना.
हा-हा पण नंतर काय नाही वाटलं पहिलं सुरुवातीला भीती वाटतच होती मला पण-पण ते कसं मला करायचं होतं. कायतरी करायचं होतं असं.
हा त्याच्यामुळे तुलाच हे झालं ते खुशी झाली.
गेलेलो ना आम्ही या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तेव्हा उंट बहीण आणि मुलगी उंटावर बसलेली.
अरे बापरे उंठावर कस वाटत ग.
टावर
कारण ते स्लो असतं ना.
हा पण आणि उंच किती ते.
हो उंच असतात भरपूर उंट.
आपण एकदा माहितीय तुला आठवते कॉलनी मध्ये आपल्याला नसताना यायचे उंट.
हो फेराईल ''--'' फेरी मारायला जायची बस दहा रुपयाला का काय फेरी का आहे दोन रुपये. हा.
त्यावेळेस पण नव्हते मी बसले कधी.
कधी ग तेव्हा आपल्या आईवडिलांकडे एवढे पैसे पण नसायचे.
हा मध्ये यायचे तेव्हा मज्जा वाटायची बसायला म्हणजे असं बघायला त्यांना.
बघायला बर ते आणि त्यांच्या पायात ना असे घुंगरू लावाय ''--'' ना तर ते आवाज यायचा छुम-छुम घुंगरांचा. हम्म. काय ग.
तशीच आपण आता एखाद्या वेळेस हे करू मस्त अशी महाबळेश्वर वगैरे.
हा हा. काय म्हणतात ते गेले ते दिवस राहिले त्या आठवणी. असं झालंय काम आपलं.
जाऊ दे पण आता परत त्या आठवणींना आपण उजाळा देऊ.
छान पैकी.
आणि परत एकदा म्हणजे असं परत पहिल्यासारखं. पण छान वाटल का शाळेमध्ये पण आहे ना असं जुन म्हणजे त्यावेेळेच. जसं असं वाटायचं असं वाटलं काय लहानच हो ''--'' सगळे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे. तिथे ना ती आरतीची आठवण काढली सगळ्यांनी.
आरती मोरे.
हा ते आठवतात ना भांडणं झालेली.
हो हो, तनी खूप फाईटिंग करल. हो काय बेंच वून सगळ्यांना झोडले. अ हो काय.
लक्षात आहे वाटतं.
हा सगळ्यांच्या लक्षात आहे.
ती व्ही म्हणजे ती अजून. तशीच आहे ग म्हणजे मुलांसारखीच असं वाटतं का मुलगाच आहे. म्हणजे सगळं मुलांसारखंच करते तेव्हा पण ते लहानपणी गोट ''--'' ट्या खेळायचं सायकल एकदम अशी ह्याच्यात चालवायची.
सहच बोलायची पण तशीच. आ आता तिचं लग्न झालं ना. लग्न झालं तिचं.
हो आपण गेलेलो नाही का एकदा त्या ह्याच्याकडे तेव्हा तिथे आलेली बग.
ह आलेली आलेली आठवतें आहे मला.
तशीच आहे ते आणि तिने ओळखलं विशेष म्हणजे आपल्याला.
हो अगं हा ती नाही मार्केटमध्ये वगैरे पण भेटली ना.
हम.
का ती अ पहिले थांबतेय आवाज देते.
हो काय आणि तो पांग्या ग तिचा भाऊ
तिज सा
तिजा भाऊच आहे ना तो
काय माहिती सख्खा भाऊ होता का तिचा
हो टपरीवर बसायचे ते गेटच्या बाहेर
हा हा नाही दिसत तो कधी मला क दि मला अस माझी खूप इचछा होती तो ग ना राजी प शाळा म्हणजे ल. आपली चौथी पर्यंतची शाळा, रोटखुर्द हा रोट ग्रुप ना एक तर त्याचा गेट टुगेदर करावा.
अगबाई
पण तिथे कोण काय बोलतच नाही, तिथे फक् तर गुड मॉर्निंग गुड नाईट आणि ते आपल्या असे ह्याचेच मेसेज असतात. हो आहे मी आहे त्याला मी आहे ऋषा आहे. त्याच्यानंतर हि पण हे. कोणीतरी केलं मला ऋषानी केलं आमच्या
हो काय
हा जास्त नाहीय आहेत कोण नको उगच यू काय नाही त्याच्यात असं हे काय नाही एवढं विशेष हा म्हणजे असं कोण आता हा आपला आहे तो जत जरा बोलतात तरी
हा
त्याच्यात काहीच नाही. फक्त असे ह्याचे म्हणजे मेसेज वगैरे टाकतात.
हो काय
आणि आज एक कोणतरी ऍड झालिये ती राणे छोटी राणे, माहिती आहे तुला? छोटीच नाव होतं तिचं, पण तिने आता
हा हा हा राणे काकुंची का ती
हा, ती काहीतरी कसली तरी एजंट आहे. काहीतरी बोलली बाई कसली बजाज काय काहीतरी बोलली फायनान्सच काहीतरी आहे. तर तिने तिचीे ऍड टाकले.
हो काय.
कोण इंटरेस्टेड असेल तर मेसेज करा वगैरे असं.
हम्म हम्म हम्म हम्म हम्म
मला पहिलं वाटलं का ती दुसरी प्रांजली वाटली. तर मग मी नीट असा फोटो बघितला तिचा, तर बघते तर ही होती.
अच्छा
चेहरा ओळखला तिचा मी म्हटल हा का हीचं नाव नव्हतं मला माहिती तिचं पण.
हम् हम्
ती ही काय ग मोरे
हां
ती तिच्या पप्पांना अजून घाबरते.
बापरे हो काय.
अजून पण ते तसेच आहेत. त्यांची तिथे म्हणजे चर्चा झाली. ती काय म्हटली मी माहेरी असल्यावर मला टेन्शन असत पप्पांच. माझ्या सासरी मला कसलच टेन्शन नाही.
हो काय.
हा म्हटलं हे, ते कस त्यां ं हे होत ना असं एकदम वजन.
हम्म हम्म हम्म
याच्यामध्ये
पण ती खूप लाडकी होती गं तिच्या पप्पा
चं ते मला दिसत नाही कधी, त्या दिवशी बोलली तेव्हा माहिती.
हो काय?